बोल नीकीता हा बोल ना.
काय झाल?
पोळ्या टाकत ए.
हॅलो. हाव का अन् भाजी काय केली?
भाजी काय करणाराय? वांग्याची भाजी. काय नाय मनतं ते याच सांगसाल मग.
हॅलो.
कोणाचा?
तुम्हाला ते प्रॉब्लेम आय ना गर्भ पिशवीचा?
हो हो.
हॅलो.
हो हो ऐकत आय ना हो हो कमी
औषध घेताय ना तुम्ही?
हो हो एलिमेंट्स
हा फरक पडला का तुम्हाला त्याचा?
हो फरक पडलाय ना. बोल ना.
आता काय ब्लडिंग वगैरे आज जातिया का?
आ?
ब्लडिंग वगैरे आहे का आता?
नाय ब्लीडिंग वैगेरे नाई आता.
कमी झाली ना?
हो कमी झाली नाईये आ
कंबर वगैरे दुखते?
नाही काहीच नाय.
कंटिन्यू करणार आय का आता तुम्ही ते?
आता काय ते हे पण चालू आय ना ट्रीटमेंट. अ हॉस्पिटल मधली वीर हॉस्पिटल मधली ती पण चालू आय ट्रीटमेंट. अन् ही पण चालू आय.
ती पण ती हॉस्पिटल मधली जी आहे ना ती चालू ठेवा.
हो.
कारण ती महत्त्वाची आय किती पण केलं तर आणि तुम्हाला ते रिपोर्टस वगैरे पुन्हा काढसाल सुजन कमी झाली का काय
हो. हो हो हो.
हम्म. रोशन दादाचं काय चाललंय?
रोशनदान गाणी लावून बसला आता.
का कोणत लावलं असल तेन ऐराणी गाणं
हो
हं या वेळेलास लावलं आ
जे ओळखीचे नाही ते गाणी लावून बसतील.
हा विचारतो अन आयुष काय करतो?
आयुष गेला बाहेर
बाहेर गेला
हम्म काम आहे म्हणे ते शूट साठी काय फोन आला त्याले
हो का
हम्म भेटायल गेला.
हम्म
आता यायचच होत तिकड नाही साक्षीच झाला आवरून
साक्षी चांगल काम करायला लागली आता
हो
हम्म
किती कामं केले तर कमीच आहे एक झालं ए कि एक एक झालं की एक मग मागे तर चालूच आहे बाई एक झालं की एक अं
त्याच काय कामं चालू झालं म्हणून त्या बाळ असं
मी कंटिन्यू कंटिन्यू चालू राहते सक
अरे बापरे मी तर काल माहितीय आहे का रात्रभर झोपली सूद आता नाही ओ इतकं डोकं सकाळ उठल नसतं डोकं ठणठण करत होत. तर ते नंतर ते संडास केल उठावच लागल मजबुरी
मला तर काम एवढ कंटिन्यू असतात. कि संपायचं नावच नाही घेत एक झालं की एक एक झालं की एक
मी तर एवढी थकून जाते रात्री रात्री न कधी झोप लागते अन कधी नाही काहीच कळत नाही. आणि सकाळी उठत त असं आंग दुखल्यासारखं होत कि बस दुख आहे सकाळी पूर्ण म्हणजे असं वाटत की काहीच आगात नाही शक ताकतच नाही एवढं अशक्तपणा सारखं वाट
वीकनेस कायतर मागे ब्लिडींग वगैरे घेतली नाही इतके दिवस
हं पूर्ण एनर्जी अशी चालली जाते मग
आ
एनर्जी जाती म्हटलं सगळी
ते तर आहेच.
काय करणार लेडीज म्हटल्यावर असं चालतं.
हम्म
शेवटी बाईस ती बाईच
हम्म
चालस मग आपण कुठं ट्रिप वगैरे काढू
हो जाऊन. कुठे जायच मला क त खांबमला यायची इच्छाय आता.
कधी येता फक्त बोलता. येत नाही काही नाही.
नाही नाही आता खममला कसं मला वाटलं बड्डे आता तिचा. कुठं करायचं ते महत्त्वाच. यांनला म्हटलं होत मी.
काय माहित आता, रोशन भैयाचं कधी पक्क झालंय लग्न. त म इकडे करू. नाहीच झालं तर मग तिकडे.
यांना म्हटलं आता जर अन्नप्राशनला नाही गेलो त. आपण बड्डेला नक्की जायचं म्हटलं तिच्या. इकड. तिकडे कारायच ते कुठेही करू म्हटलं ते. इकडे तिकडे. पण बडडेला
नाही इकड कधी, इकड न रोशन भैयाचं पक्क झाल लग्न.
ह.
त म इकडे करू आपण. नाही झाल
हो.
अन तीच्या लग्नाची बी तयारी करावीच लागेल ना म. अन नाहीच नाही तमग ती
हो नुसते साऊथचे गाणे ऐकत राहते.
हाव मला कळतय नाही. ईचं चालू अस. माझ डोक दुखतंय. तिच्या समोरचेच गाणे वाजवायचेन, कितीक म्हटलं नको रे. काय लावल तू? तू चूप म्हणते. तुला आवडत नाहीय कान बंदकर.
हम्म.
अचज क
सुदिकक्षाचा कॉल येऊन राहिला.
सुदिक्षा चा?
हम्म.
काय म्हणतेस सुदिक्षा?
काही नाही. रोशनन मगाशी बोलायला लावलं. स्थळ आलं तुला. हो. मला म्हणते. तुम्ही बोला. तुमच्या नात्यातलंच स्थळय. अन तुला कसा मुलगा पाहिजे? काय? रिकामा. आता फोन येऊन राहिले मला. आधीच तान कमीय काय?
आसच आहे लावून दिल. मी बोलली मला बोलायला लावल त्यानी मगाशी.
तुमच्या मुबईवून?
हो.
का मार त बंद करून ठऊ द तुमला
हो. तर बायोडाटा पाठवा. बायोडाटा पाठवा. तिचा का? तिचा नाही त्या पोराचा. हा रोशन ना रिकामे कामच करतोय. ह.
हा. ते स्थळ तीच्या भावासाठी की, स्वतःसाठी?
तिच्यासाठी ग. हे रोशन न बोलायला लावलं मला. मी नाही न गं माय, या रोशन्यान बोलायला लावलंन मला.
जस रोषणाने बोलायला लावलं, पण ती म्हणते ना रोशणाने तुम्हाला बोलायला लावलं. हो
नाही, तीला नाही माहीत.
म आता कोणता बायोडाटा पाठवतोय.
मी त- ते तेचत म्हणून राहिली ना ते रोशनले, म्हटलं तिन बायोडाटा मागितला कोणता माग पाठू.
ह
तेच बोलेना, रोशाने हा. आता कॉल आलता तिचा.
हो
एकावर काय टेक्चर बायोडाटा पाठवून देयचा.
आणि याला असा बायोडाटा दिला मला रोशन ना, की मी त्या पोराने ओळखत नाही कोण आहे तर?
आणि मी नात्यातलं कसं सांगू बर त्यांना. हा बायोडाटा देऊन द्या, म्हणते तिले. हे असं मला याचत पाडलंय ना. या पोऱ्यान.
म जाऊ देवा नावे. मी त्या मुलाला विचारलं. आमच्या मधुराला पसंद केलं, मला तरी ते आता पक्क होणार आहे.
हो हो असंच सांगायला लागेल.
अस सांगून द्या ना, आमचे विनू भाऊ पाहून आलते म्हणा त्या मुलासाठी मी त्यांना बायोडाटा मागितला नाही त्या मुलाचा, ते म्हणत अरे आपण आपल्या मुलीसाठीच केलं.
हो हो, असं सांगायला लागेल हो.
काही बसते मोतीच्या
हम्म.
त्याला काही वेगळं
हो.
बायोडाटा कशाला पाहिजे? दुसरा द्यायचा ना. आपल्याला तर करायच.
नाही.
असं
यान बोलायला लावल ना मला, म्हणून ते झालं.
हम्म, आता अजून फोन आलता तिचा, आता बोलते मी तुझा कट झाला की, हम्
बाकी दुसरं काही हो त्या काय करता काही नाही आणि मग तो मुलगा काय करतो? तो कसा आहे. काय आहे फॅमिली बॅकग्राऊंड? तस पुण्याला राहायला तयार आहे का? प्रॉपर्टी काय आहे. फ्लॅट आहे का त्याचा स्वतःचा? अशी दती मागणी करत आहे.
हम्म.
नंतर अशी म्हणते नाही माझ्या या अशा या अपेक्षा आहे या फक्त तु पुण्यामध्ये राहणारा असावा.
हो तिला पुण लयच आवडेल.
आ?
पुण लयच आवडत. च म्हटलं
पुण - पुणच करत. काय समजत नाहीय काय कराव? कुणी पाह ना ओ काकू
ओर चिप पाव बाई आता काय? पोरी पाहीन आता कुठ पाव? पोरी याच्या डिमांड तर माहित आहे तुला कशाय तर? आपल्या नात्यात बी एखांदी नाहीये आता. नात्यातली नाही आहे म्हटलं नाहीतर नात्यातली आणली असती एखांदी.
हा तेच ना पण आता कधी लग्न होतंय त्यावेळी ते ब्राह्मणला चलत ते तुम्हाला बघून जाईल म्हणे.
हम्म हम्म.
हं आता काय नाही.
हम्म.
सांगितली तर
त्या तिथं एकदा लग्न झालं की टेन्शन तो त्याच्या लाईफ मध्ये आ
हो.
हम्म. पाहु ना इल अस यो - योग आल्याशिवाय काही नसतं.
यायला पाहिजे आता लवकर आता
हा योग आल्याशिवाय काही नसत.
तुम्ही जाताय कधी तुमच्या बड्डे ला?
आ?
तुमच्या बड्डेला जाताय का?
काय बाई कुठं जाण होतंय? हे पहा. आता काय - काय कार्यक्रम आलेत मागे. ते मधुराच हे आलं साखरपुडा पुढच्या महिन्यात. याची वर्षी बी आली. हो हा झालं ना पसंत ते? हो झाली ना पसंती? पसंती झाली ना. आता फक्त ते बोलायला येतील आता. सुपारी फोडायला वगैरे येतील आता.
हाव का?
हम्म.
मधुरेला आवडलं का?
हो. आवडलं ना. ते म्हणते काय माहिती ते काहीच नाही हे केलं ती म्हणते मला दिसायला काही नाही म्हणते. स्वभाव चांगला.
हो हा मग तेच ना मी तर तुम्हाला म्हटलं. होये